हो येत तुम्हाला येतय कआव ह.
हा आवरलं. दुपारच्या विश्रांती- थोडी. ह नाही चालूच आहे, पण काय जरा उपास असल्या मुळं कस? प कसा नव्हता? पण आमचा छोटा आहे झोपेल - गुरुवार ते अधिक महिन्यातले गुरुवार करते ना? हं, हां तर मग सगळ म्हणजे स्वतः- डा नसतो त्याच्या निवांत. हा ते छोटा आहे ना, मुलगी आली ना माहेरपणाला.
अच्छा अच्छा अच्छा.
हा. मग तो छोटा असल्यामुळे थोडस त्याच्या ह्याच्याने बघाव लागतं काम उरकावं लागत तो झोपला की काम उरकायची. जागा असला का हातातलं करून खेळवायचं असं. हं बाकी काय म्हणत? ह हॅलो. आवाज येतोय ना ताई? हॅलो हा येतोय ना आवाज तेच म्हणते मला आवाज, आवाज गेला. हो होय काय नाही मी आहे रेंज मध्ये बोला बाकी, काय तुमचं विशेष विशेष? सांगा.
ह ह बाकी तुमचा मेन- तुमची एखादी स्पेशल रेसिपी सांगा मला.
माझी स्पेशल, माझ्या भरपूर आहेत. अ त्यापैकी एक ड्रायफ्रूटचे लाडू माझे फेमस आहेत. हम्म ते- किंवा मूग डाळीचे लाडू. अनारस हा म्हणजे मी कस - हा. मी कसं? कस माहितीये का? म्हणजे खूप वर्षापासून ती मला एक सवय झालेली आहे. आ बेसनचे लाडू- कसे, म्हणजे म्हातारा माणूस- किंवा लहान बाळ किंवा ऑपरेशन झालेल्या व्यक्ती- ते- आजारी ह्यांना आपण देऊ शकत बेसन वातड असतं- त्यामुळे.
बरोबर.
तर त्या व्यक्तींना ते आवडच असत होय की नाही मग अ त्याच्यापेक्षा मुग गडाळ ही अगदी तुम्ही चार महिन्याच्या बाळाला सु
हो ती सर्व मनात चालतंय हो.
तर मग ती बेस्ट मग तुम्ही अगदी वयस्कर माणसाला द्या, ऑपरेशन झाल्याला द्या गरोदर बायला द्या. कोणाला ही. ना ऍसिडिटीचा त्रास, ना पोटाचा, मग ते हा त्याच्यामुळे मग मी आपलं मूग डाळीचे आपण बेस तंचं करतो तसंच करायचं फक्त चणा डाळ ऐवजी मुगडाळ घ्यायची असं आ फक्त एक आहे का ते मी ही म्हणजे समजा हाच पदार्थ नाही हे एक, आता काही जणींना कसं खूप घाई असते, कसं तरी करायचं तसं नाही. कुठलाही पदार्थ करताना. त्याच्यामध्ये ना थोडं कॉन्स्ट्रेशन आपली आवड. मनातली भावना म्हणजे हा म्हणजे आ पण असं काय बोलतो ना मन् द गॅसवर जर तुम्ही बघा कुठलाही पदार्थ हा, हा हा हा मंद गॅसवर जर डाळ भाजेना हा ती, नाही आणि जेव्हा तुम्ही ज गॅस फास ठेवून एखादा पदार्थ भाजला तर त्याची चव बघा म्हणजे तुम्ही करून बघ. आणि मग मला सांगा. गॅसवर जर ह हा जरा गॅस फास्ट ठेवला, हा आणि गॅस मंद ह्याच्यावर त्याच्यावर पदार्थ भाजला, तर त्या चवीमध्ये खूप फरक पडतो, तसं ती डाळ खूपच मंद एकदम, म्हणजे मिडियम टू लो पण नाही
एकदम हा लोच लो वरच ठेवायचं हा.
ते हळू पासा पसा का होईना, किंवा शंभर शंभर ग्राम एक एक वाटी. तसं घेऊन ती ह्याच्यावर भाजाय म्हणजे ते अ लाडू म्हणजे ते खुसखुशीत होतात अशे तोंडात विरघळतो तो तो टाळ्याला वगैरे चिकटत नाहीत. किंवा खाताना सुद्धा ते लाडू टाळ्याला चिकटतात ना ते होत नाही तो असं असं अ आपलं बोलतो ना तोंडात विरघळतो तसं तो होतो खुशखुशीत आणि मग ते डाळ हा भाजून मग जसं आपण बेसन हे करतो तसंच ते आपली दळायची. आणि मी फक्त हे काय मी प्रमाण जे साखरेचंप्रमाण आहे ते फार कमी घेते सहाशे ते साडेसहाशे च ग्रॅम घेते. जर तुमची एक किलो डाळ असेल हा हा हा मी पा किलोा आणि मपेक्षा थोडी जास्त आणि पा म्हणजे फोर स्पून स्पूनकाही लोक आता समज चार वाट्या डाळ असतील तर तीन वाट्या साखर मी तस नाही मी प्रमानात येते एक किलो जर डाळ घेतले तर त्याला सहाशे ते साडेसहाशे ग्रॅम इतकीच साखर पुरते फक्त दळून हे करून हा इतरला करतो तसेच आणि माझ असत कुठलंही म्हणे हे लाडू घेतले ना तर त्याच्यामध्ये थोडा डिंक तळून घ्यायचा एक पन्नास ग्रॅम डिंक तळायचा मधलं कवच आपण बेसन ची कडाई लाडू करतो तर ते प्लेन करतात अस प्लेन त्याच्यामध्ये काही त्या थोडस हा नाही पण ह्याच्यामध्ये बाकी ए ड्रायफ्रूट तर आपल्या पण ते ड्रायफ्रूट असो नसो ते दाता करी छान पण डिंक टाकायचा शक्यतो डिंक असं छान फुलवायच ह आणि तो हाताने चुरून त्या पिठामध्ये मिक्स करायचा त्याच्यामध्ये पण त डाळ हा नाही हा तळाय आणि हाता अस चुरून घ्यायचा आणि तो आपण तेथ पण एक हे का आपण जेव्हा पीठ भाजतो आपण तुपामध्ये पीठ भाजतो त्या वेळेला ना पहिलं सुरवातीला थोड थोड टाकून ती डाळ अशी म्हणजे भाजून भाजून घ्यायची थोडासा कलर बदलत आला आपल्याला वाटला असा वास सुटते काम होत टाकायच आणि ते जोपर्यंत ते तूप सुटत नाही डाळ सोडत बघा तूप जेवढ ते खेचून घेते जेव्हा आपण टाकतो तेव्हा गोळा घट होतो आपल्या थोड हाताला पण जडजड लागत म्हणजे थोडे हात दुखतात आपले जड जड लागतात पण ते तस झाल तरी चालेल पण ते मंद आचेवर भाजून भाजून नंतर मग ते तूप सोडत ती डाळ आणि जेव्हा तूप सोडून ते पीठ अस फस फस फस फस होतं अस म्हणजे मोकळं होतं मग समजायचा आपलं पीठ झालय ही एक टीप लक्षात ठेवा माझ्याकड ही टीप फार महत्वाची आहे हा हा. हा चवी मध्ये हा कारण ते तूप सोडेपर्यंत भाजायचा तूप सुटलं पाहिजे त्या पदार्थाचा ते डाळ तूप सोडतो कुठलाही तुमचा रवा असो डाळ असो कुठलाही पदार्थ असो तूप सोडायला लागलं ते समजायचा आपली टाळ भाजून झाली. हे त्याच्यामध्ये फार महत्त्वाच आहे कारण काही लोकं म्हणजे पर्यंत ते वाट बघत नाहीत. हा आपला झालय जरासा चा भाजलत किंवा फास्ट गॅस ठेवायचा अ ज्वा आणि मग तो कलर आला करपलं तसं नाही करायच मंद गॅस वर तूप सोळेपर्यंत भाजललं तूप सुटलं त्या पदार थाचा डाळीचा तसं नाही आणि म ते पूर्ण पसरून थंड होऊन द्यायचा त्याच्यामध्ये काय म ते भले तुम्ही दुसऱ्यान दिवशी केले ना तरी चालतील असं नाही की त्याच दिवशी घाई-घाई करायला पाहिजे हा ते हा अरे आपला काय घमेला एखाद्या डाबा त्याच्यामध्ये ते ठेवा पराता मध्ये अगदी पसरून छान ठेवायचा आपली सगळी काम म आवरायची एकदम मस्त थंड होऊन द्यायच त्याच्यामध्ये ती घाई नाही करायची पसरून घ्यायचा आणि मग ते मग त्याच्यामध्ये तुम्ही म ती साखर टाकायची मग आपल्याला जर वाटल्या वरून थोडंसं तूप पाहिजे तुमचं ड्रायफ्रूट आणि शक्य तो हे ड्रायफ्रूट आपण तळून घेतो किंवा डिंक तळून घेतो. वरून तूप टाकायची गरजच नसते. नाही टाकलं तरी चालत आणि मग ते लाडू मग निवांत म्हणजे बांध देतात कधी काय माझं तसचं असतं हेच्यावर मी लाडू तर ते ना आता काय झाला? त्याच्याकडे अशी पद्धत आहे नवीन लग्न झालं ना का ते सून जेव्हा पाच दिवसशी माहेरी येत ते ना अ जाते म्हणजे असे सासरून पहिले माहेर जाते तर आपण त्याला पाच पदार्थ करून द्यायचे. अशी आमच्याकड पद्धत आहे, का हे आणि मग ती जेव्हा. तिकडून येते ना तिच्या बाहेरून तेव्हा पुन्हा. पण ते पदार्थ घेऊन येते आमच्या हा तर आमची चुल. सुनबाई होती. तर मी असेच सग. कारण माझी जाऊबाई वारल्यामुळे मलाच ते सगळं. कराव लागत तर मी तिचे सगळे ते लाड. पदार्थ करून देले. आता त्यांच्याकडे हे. पद्धत नाही. पद्धत नाही म्हणताना त्यांना कस. खरच वाटलं का आता तुझ्या सासूूनि दिलेत.
एवढं दिलं म्हणजे आम्हाला देणच आहे.
म्हणून त्यांनी त्यांची कोण होती बाई नाते वेईक देव जाणे. तिला बोलवलं खास अगदी लाडू करायला आता तिने काय. केलं ते डाळ भाजली. आणि त्या गरम-गरम. डाळीमध्ये ते साखर टाकली. गरम-गरम डाळी मध्ये ते. लाडू साखर वितली त्यात. पाकसारखा झाला आणि ते लाडू इतके घट्ट झाले. रव्याचे पण सेव आणि ती आली-आली. मग भरपूर अगदी लाडू क्वांटिटी पण भरपूर आणली होती. आणि मला म्हणजे मम्मी लाडू आणले तर खाऊन बघा. लाडू कुठे खलबत. त्यानी फोडला लाडू. तिला म्हटलं अग हा बॉल म्हटलंय तुझ्या भिंतीवर जरी फेकला ना, तरी तुझा लाडू फुटायचा नाही दात तर म्हटलं पडायचं राहिल्या बाजूला खलबत त्यांनी तोडला तूप चुरा केला तर मग तिला म्हटलं लाडू. कोणी ज केली. मा म्ह आमच. ते मि सगळी स्टोरी सांगी. तिथ असं अस म्हटलं अं बाई नाही पद्धत तर नाही बाळा म्हण. आणायचे असं काय द्यालं आता आमच्याकडे पद्धत आहे मी आपले दिले. नाही य तर म्हट मग नाही करायच तर म्हणे माझ्या आईला येत नाही म्हणून मग आईने तिला बोलवलं करायला, कायतरी द्यायचं. आणि मग आणि मग ते लाडू तिला म्हटलं, आता तुमच्या घरी कोण खात असेल, तर हे सगळे तिकडेच देऊन टाक नाही, तर तिला ते लाज वाट सर चडे कारण खाऊ कोणी खाऊ शकत नव्हत लाडू हा गरम गरम तेन ते त्याच्यात तिने डायरेक्ट साखर हे केली, साखर त्याचा तो पाक झाला ते लाडूले का इतके घट का ते खाता येईना मला त्या लाडूंची पण माझेे मग तल्यानंतर मग मी शिक शिकवले बरेचसे पदार्थ शिकवले, मग मी माझं बघायचे ते तस राय ग त बाहेर कय मग त सांगायची बघ, तुझ्या सासु सु
छान, छान. चला बरं झालं, तुम्ही सांगितलं आता मी पण तुम्हाला अस कॉल करत जाईल, कुठ
हा, बेंदा बिंदास, कधीही हो, हो, बिंदास तुम्हाला कुठलाही पदार्थ असू दे, कुठलाही- अगदी आवडीने, मला त्याच्यामध्ये हा - म्हणजे मला त्याच्यामध्ये आवड पण आहे.
हा, हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे, तुमच्या-
हा, हा, आवड मला भरपूरच आहे, मग तुमच कुठलंही पण हा, बर हा, आवड नसेल तर आता सुद्धा सांगते काय मी हे अनारसे भरपूर विकले, अधिक महिन्यासाठी- आता माझे उद्या जावंय आता थोडं तेलाच म्हटलं संध्याकाळी म्हट- तर तूझा आनारस पाहीले तळून घेते, आवड पाहिजे, माणसाला आवड असेल तर मग सगळं करणं होत नाही तर, काय करणं होत नाही. आता माझ्या बहिणीच तस अस झालं, तिच्या मुलीला भेटायला गेली ती बेंगलोरला. पुरण पोळ्या नाही कां पुरण पोळ्या ना च्यात काल फोन केलाय काय ग पुरण पोळ्या नाही ग मला वेळच नाही भेटला. असं, म्हटलं मी जर त्या ठिकाणी असते, त किती त्रास झाला असता, तरी झालं पण मी केल्याच अस
हम्म अच्छा.
पुरण पोळ्या करायला कि किती वेळ लागतो, पण ते नाही तिच्याच्याने करण होत. ती माझी हम्म माझी वाट बघत होती, पण माझी मुलगी आलेली असते, मला काही का शक्य झालं नाही तिच्याकडे जाणं. मदतीला नाही, तर दरवेळे ला ती मला बोलवते मदतीला आणि मगं मी सगळं करून देते, पण आता माझीच मुलगी माहेरपणाला आल्यामुळे मला शक्य नाही झालं. राहिल तिच्या पुरणपोळ्या माझी वाट बघत बसते. की देईल करून देईल करून पण हं. अस मग कधी काय वाटलं ना तुम्हाला असं त.
चालेल आता मी संध्याकाळी तुम्हाला परत फोन करते. आणि ना दुसरी मला एखादी रेसपी सांगा बर.
हो हो चालेल चालेल चालेल ठीक आहे हा चालेल ठीक आहे चाला धन्यवाद ताई छान वाटलं हां.